हॅलो आवाज येऊ राहिला का
हा येतोय ना
अच्छा काय करल
काय नाही निवत बसल आत्ता जेवण वगैरे झालं
हो का काय मजेत का
एक नंबर टकाटका आपली जिंदगी एकदम सुखात ह ह ना पोरीच टेन्शन ना पोरी टेशन ना पोराचा टेन्शन एक नंबर सुखात माणूस आहे
काय चालय बाकी मग अजून
काहीच नाही झालं जेवण वगैरे
जेवण झालं ना
काय खाल्लंत
काय खावं माणसानं गरीबलाय कि खिचडी वगैरे
अच्छा अच्छा गरीब नाहीरे श्रीमंताचे बदाम काज दिसते हम्म आम्ही तेच खाल्ल खिचडी.
हा का.
हम्म त्याच्यालंवर म्हणाले हो गरीबाची नाही ते श्रीमंतांचे बदाम खाते.
असं असं.
हम्म.
बरय ब.
बरे काय करत काय करणार तरी.
हा म्हणजे काहीतरी चालू असेल ना आता.
अ सध्या निवांत बसल असता एकदम झाडाखाली.
नाही सध्या तर बसलेलेच तुम्ही पण लाईफ मध्ये का करली राहिली.
काय इंजिनिअरिंग चूज केली आहे, जिंदगी जेईन झालेली आहे. काय करताय जे आहे ते बरं आहे.
हो का इंजिनिअरिंग मध्ये कोणती फीलल्ड आहे तुमच्याली.
आमजी कायमल आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ला.
तिथं आहे का तुम्ही.
हम्म हम्.
असा असा कॉलेज कोणतं.
कॉलेज नांदेडला आहे ना. हो.
मस्त आहे मस्त आहे.
हनेड महाराष्ट्र मध्ये
हो का मला वाटलं मराठवाड्या येतंय काय का.
नाही मला डोळ्यामध्ये पण आ हे ना
आहे का.
हम मराठवाडा पण आणि महाराष्ट्र दोन्ही एकत्रच येतय.
दोन्ही का एकच येत का.
मराठवाड्यामध्ये ते पाच विभाागे वाटत.
हो हो.
पश्चिम विभाग काही कोकण काही विदर्भ काही खानदेश.
अजून.
अन मराठवाडा.
बस झाले.
ह मग किती काय पाच वज किती कि, झाली आता ते.
हो का ते आम्हाला माहित नाही ना आम्ही दिल्लीला राहतो.
अच्छा अच्छा दिल्ली राहता का.
हा.
काम काय काय करतो तुम्ही.
काम काय आम चचाल असं चाल राहत आता कंपनीत जाणं येण सकाळी जाणं संध्याकाळी येण.
अच्छा मग दिल्लीला पण असं मराठीत बोलता का.
हो बोलताना आता आपण मराठी माणसं म्हटलंव.
हा हा ते तर असणारच. नाही पण इकड अ म्हणजे आला माहिती नाही ना आम्ही एवढं दिल्ली वगैरे फिरलेल नाही ना.
अससं अससं. काय दिल्लीला काही नाही दिल्लीला भरपूर पॉल्युशन येत आहे.
हम्म ते तर असणारच शहर म्हणलं ते येणारच ना.
हम्म पण इकडे जास्तची आहे ना त्यामुळे
तेेत असणार लोकसंख्येप्रमाणे
हम् बाहेर निघायचं म्हटलं तरवघडच आहे ना.
हम्म तापमान वगैरे भरपूर यत असेल तिकडे
सण.
आता पाणीपोत वगैरे काही आहे की नाही.
पाणी पाऊस नाही सध्या तर काहीच नाही अजून इथे. तिकड महाराष्ट्रात चालूय वाटतं.
नाही पडला.
नाही ना लागवड वगैरे करायची पण काय पाणी नाही पाऊस नाही काय करताय.
कस काय ओ.
काय पाऊस पडे ना पंजाब रॉडॉक् सांगताय आमची इकडली
हाव का?
वगैरे पाणीच पडत नाही आज.
पंजाब राह टकण सांगितलं असेल ना आता कधी पडणार काय पडणार तारीख दिली असेल ना.
त्यांनी दहा तारीख सांगितली होती पण दहा तारखेला काय पाऊस नाही आला.
हो.
आता पंधरा तारीख सांगितले पंधरा तारीख तर उद्याची वाटतं.
हाव हो उद्याचे. मी तर ऐकल होत सतरा तारखेनंतर पाऊस चालू होणारे चांगलं म्हणून
नाही जस पडेल तर चांगला आहे पण पडला पाहिजे असं टायमावर पडलं कसं असतं. शेतकऱ्यांचे थोडं बरं वाटतं शेतकऱ्यांनाही
शेतकऱ्यांना बरं वाटतं का? असं असं तुमच्याकड शेती असल ना.
हो आहे ना.
आहे का?
आ म शेतकऱ्याकडे तर शेती असन हे तर साहजिक गोष्ट आहे ना.
असं असं नाही मला माहित नव्हतं ना तुम्ही शेतकरी म्हणून
आणि प्रॉपर शेतकरीच माणूस आहे.
प्रॉपर शेतकरी म्हणजे प्रॉपर शेतकरी कसे असता.
ते स्पेसिफिक
स्पेसिफिक हे इंग्लिश शब्द वापरू नये.
अच्छा अच्छा अस आहे का?
हम्म.
म्हणजे ते जेवढं पूरत तेवढंच काम करत ना.
शेतीत का? तर किती ए शेती तुम्हाला
काय सतरा हेक्टर
सतरा हेक्टर आम्हाला हेक्टर कळत नाही ना.
एक बेचाळीस एक्कर
हम्म आता कसं बोलले पहा बर.
ते तुम्हाला एक्कर मध्ये समजतं का?
हा.
मी हेक्टर मध्ये बोलतो ना.
बोलता तुम्ही?
ते कमी वाटतात मग सतरा म्हटल्यावर
हो का?
हम्म
असं असं मग काय भरपूर जमीन आहे म्हटलं तुम्हाला भरपूर जमीन आहे न तर मग
नाही हो आज्याची पंज्याची वडलांची भावाची चुलत्याची
हा पण मग तरी पण आता तुमच्या वडिलाला जादाच असेल ना वडील ऐकलेच ना तुमचे आ म
आम्ही तिघे भाऊ आहे
हो वा
हम्म हम्म
ठीक आहे ठीक आहे कसं झालं मग जेवण वगैरे
जीवनामध्ये सध्या काय इंजिनिअरिंग घेतलेली तुम्हाला काय वाटतं इंजिनिअरिंग बद्दल
इंजिनिअरिंग बद्दल काय वाटायचं त्याच्यात इंजिनिअर इंजिनियर असतो
पण की सोपी आहे कि अवघड आहे
नाही आता ज्याने अभ्यास केला त्याच्यासाठी सोपीई ज्याने नाही केला त्याच्यासाठी अवघड हम्म आ
आम्ही मराठी मीडियमच्यातून देत ना हो आम्हाला समजत नाही त्याच्यामध्येल एवढं
असा असा मग मी इंज इंजिनिरिंग का चूस केली निवडली सॉरी हम्म
काय सांगता ता आता हयाच मार्गदर्शन त्याचं मार्गदर्शन ऐकून ऐकून आम्ही इंजिनिअरिंग घेतली
हो अ का
आता इंजिनिअरिंग आमची घेतली
हम् हम् हम् ह मस्त या
काय य करता
बरं आहे बा मग आता कोणते सेमिस्टर झाली
आता चौथं सेमिस्टर झालय ना
चौदा सेमिस्टर चालू आहे काय म तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल तुमच्या इंजिनिअरिंगबद्दल काही
का आम्ही सगळे सेमिस्टर आम्ही सगळे आल किलअर करण्याचा प्रयत्न करू काही ई क्लास काही सोबतच करू काही प्लेसमेंट झाले तर नाही काहीतरी बिझनेस वगैरे बघू
असं असं बी टेक बद्दल काय वाटतं तुम्हाला केलं पाहिजे मुलांनी कि नाही केलं पाहिजे
बर केलं पाहिजे पण मग त्यासाठी इंग्लिश माणसाची पहिल्यापासून प्रॉपर असावी
हम्म म्
म्हणजे इंग्लिश तुमची चांगली पाहिजे बा
हो हो हो हो म्हणजे अभ्यास पहिल्यापासून चालू पाहिजे बा चांगला पाहिजे बा हुशार असण हुशार असण गरजेचे आहे
थोडे इंग्लिश पण आले पाहिजे ना तेव्हा ते बी टेक आपल्याला समजतं
हो ना हो ना हुशार म्हटल्यावर मग इंग्लिश आलीच समजा
असं थोडी काय हुशार म्हटल की इंग्लि येत नाही बाकीच्यात हुशार असत काही खेळात त काही खेळात हुशार असतात तर मग हुशार म्हणतात असतो की
हा हा हा
ज्याला म्हणजे बाकीच्या गोष्टीच नॉलेज येतो हुशार असणार ना
हम्म आता हे सचिन सचिन तेंडुलकरच बघा ना
त्यांना जर माहितीच नसतं आपल्याला क्रिकेट जमतं तर ते एवढं हयाच्यापर्यंत पोहचलत नसतय
हम्म. ते दहावी शिकलेले नाहीय ना? वाटत.
दहावी झाले ते. पास झाले ना. फक्त दोन हा ते दोनदा की तीनदा- फेल झाले वाटत दहावीत.
हम्म शिक्षणात त्यांचं ऐवढी रुची नव्हती.
हम्म.
त्यामुळे त्यांनी क्रिकेट विभागात भाग घेतला. क्रिकेटमध्ये गेले मोठे झाले. चा हम्म हहम्म तुम्हाला कशात रु ची
हा आमची रुची आम्हालाच समज समजली नाही अजून.
रुची आहे तुमच्या.
आधी होती ना.
हा होती ना. ते दुसऱ्याची होती आपली थोडी होती.
बर बर काय चालूये म सध्या कोण आहे रुची.
सध्या रुची होती पळाली आता काय करता.
हो का.
आता नवीन शोधा मध्ये आहे.
ठीक आहे ठीक आहे रु ठीक आहे नक्कीच सांगून आन तुम्हाला आमच्याकड असली ना. हो तुम्ही दिल्लीला भेटायला येशाल का तिला.
अ हो कोणी असले तर आपण कुठ जाऊ शक तो भेटायला दुबई जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो.
तेवढं आहे म्हणा.
फक्त आपल्या मनासारखं असावं.
हम्म बरं जाऊ द्या काय वाटतं तुम्हाला दिल्ली बद्दल?
दिल्ली बद्दल आता काही आलेलोच नाही आम्ही त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही एवढं.
नाही काही न्यूज ऐकलेल्या असतील ना पॉल्युशन वगैरे बद्दल काही.
नाही आता आ आलो का तुम्हाला भेटू आम्ही एक दिवस.
अस असं.
हा आलो की कळवतो मग तुम्हाला.
काय महाराष्ट्रात कसं चालंय आणि काय?
एकच नंबर महाराष्ट्र आहे काय करता बरं आहे कळवतो तुम्हाला मग चालेल.
चालल चालल ठेवू का?